हा हा काय करताय?
काय नाही स्वयंपाकाचच चालूए कि, तुझ काय चाललंय?
माझं पण हाय बघा चाललंय, पूर्ण करायच टास्क वगैरे
हा हा हा माझा दुसरा टास्क हाय ह्यो आता माझं, जास्त क्वालिंग झालं नाहीत माझं पण
हा हा.
आणि काय चाललंय मग स्वयंपाकाचं?
स्वयंपाकाचं झालंय सगळं, जरा आता सर्दी झाल्या म्हणून म्हटलं जरा ते हे करतोय ना आपण घसा शेकू दे, म्हणून कायतरी गरम गरम प्यायला बघतोय ना? मग काढा वगैरे काय जरा रात्रीच पिलेलं बरं असतय ते अ? झोपण्या म्हणजे आराम मिळते ना घशाला पिऊन झोपलं की.
होय. होय. कशा काढा कशाचा बनवलास?
काढा आपलं ते तुळशीची पानं, परत - - ते आडुळश्याचं पान
हा.
आणि जरा एक दोन लवंग - - दोन, चार मिरीचे दोन चार मिर, काळी मिरी - -
हा. दालचिनी हा. सगळं मसाला थोडं, थोडं एक एक टाकायचं तुकडा, तुकडा
थोडस, आल्लं जरा जास्तच घ्यायचं.
आल लई जास्त घ्यायचं नाही. पित्त होतय.
लई जास्त म्हणजे लही पण अस नाही, थोडं म्हणजे जेवढं गरज, गरज वाटतेय एवढंच.
त्या वेळी आपल्याला बरं वाटतंय आलं पिल्यावर म्हणजे घशाला ह, घशाला अस आराम मिळ- - ते सोड काय आलं चांगलंच आय ती, पण कस हाय आपण ज्या वेळी आपल्याला त्रास त्यावेळेस आलं जास्त पितोय, आलं घालून जास्त चहा वगैरे पितोय ना आपण - -
हा, हा.
त्या वेळेस आपल्याला काय वाटत नाही, छान वाटतय, आपल्याला बरं वाटल्या सारखं वाटतंय, असं वाटतय आणखी एकदा प्यावं. असं वाटतंय, पण नंतर कनी आल्या, आल्यामुळे पित्ताच त्रास होतूय बाळा.
मी आल शक्य म्हणजे, चहा माझा नसतोय सोडा, मी चहा पित नाही, अजिबात चहा नसतो तेय माझा. पण हे, काढ्यामध्ये चालतोय ओ, आल्याचा चहा वगैरे अजिबात नाही वा बाबा, चहा, चहा हा पदार्थ - - मला माहिती
चहा जास्त पियाचाच नाही.
नाहीच मी, मला ते माझ्या मम्मीलाच आता कधीतरी पिते, तर तिला एवढा पित्ताच त्रास हाय, पण मी नाही अजिबात कधी तर चुकून पाहुण्यांच्या घरी वगैरे- - गेल किंवा म ह्या पावसाळ्यांच्या दिवसात - - थंडी खूपच वाजायला लागली तर, एक अर्धा कप पिला तर पितोय.
आमच्यात पण, आमच्या पण घरी जास्त चहा कोण पित नाही.
नाही मग माझं, तेच आता पप्पा पण माझे म्हणत हो - - ते म्हणजे आवाज वगैरे बदलला ना, त्यांना पण जाणवायला लागलेय ते, ते म्हणले- - काढा करून
काढा हा, काढा करून प्यायचा. आलं वगैरे घालायचं, पण जास्त - - पणजे पित्ताचा त्रास होत असला तर जास्त घालायच नाही एवढंच.
नाही, नाही घालत सोडा. हळद थोडीशी, जराशी साखर- असं सगळं घालून एक कपाचा अर्धा कप - -
करून प्यायचं. काई ह्या दिवसात लय त्रास होतय अगं.
होय की, नंतर झोपताना जरा पिऊन झोपायचं म्हणलं.
हां.
ह मग आता मगाशी, खरं खूपच त्रास होत होता जरा, एक चार पाच वाजता खोकला येत होता सारखाच - - म म्हणल आता काय करावं, ते चिकनच सूप एक पिलेलं, म्हणजे ते जरा - - वाटतयं. हा. पण ते, हा पण आता जरा घरी पूजा वगैरे चालू असत्यात आहे ना ते शुक्रवारची. त्यामुळे जर नॉन व्हेज बंदच. य थोडे दिवस म शेंगा दिस की आमाला शेवग्याच्या शेंगा- - ल्या, त्याच पण सूप करतात ना ते
त्याच कसं सुप करत्यात, मला मी नाही कधी केलंऽ
हा, मग ते केलेलं मी, त्याला आपण हे करायच ओ, शेंगा आपण आमऽ टिला कसं चिरून घेतेय ना,, लांबड्या, लांबड्या म्हणजे थोडासा एक बोटा एवढ्या छोट्याऽ
हा, हा,
चिरून त्याच्या साली निघतात ना, थोड्या थोड्या साली पण काढायच्या.
च्या साली काढायच्या काय?
थोडा, थोडं काढयचं, पूर्ण पण नाही काढयचं.
हा हा
ते काढल्यानंतर मग ते चिरून घेऊन धुवायचं थोडस आणि म कस जर तुम छोटा कुकर असेल तर डायरेक्ट कुकरमध्ये टाकायच किंवा मग आपलं मी भांड असतेस ना ते कुकरचा डबा असोच खू मोठा कुकरचा मग त्यात टाकायचं ते एक कान कांा मोठा असते तो कांदा एक चिरून मोठा मोठा टाकायचा त्यात
हा त्या शेवग्याच्या शेंगा आणि पाणी किती घालायचं
ते शेवटी घालायचं सगळं जिन्नस टाकून मग लागेल तेवढं आपल्याला जेवढं सूट पाहिजे तेवढ झालाय
हा हा कांदा घालायचा काय मोठा
चिरून आपण असं खायला कधीतरी असं चिरत नाही का थोडा मोठा मोठाो ा तस चिरायचा आणि टाकायचा तुम्हाला ज टोमॅटो पण पाहिजे असले तर टोमॅटो घालायचा मोठा श नाहीतर मग नाही घटलं तरी चालतोय
हा
आणि ते घालायचं आपलं हळद घालायची थोडीशी
हा
आणि थोडस मीठ टाकायचं आणि पाणी लागेल तेवढं घालायचं
हा
आणि मिरची एखादीी मिरची घालायची आणि आल्लं एक थोडासा एक अर्धा इंच आलू घालायच आणि एक चार पाच लसणीच्या पाकळ्या असं सगळं घालून जेवढं पाहिजे तेवढं पाणी वगैरे टाकायचं नाही चांगल्या मस्त तीन चार सित््ट्या काढून घ्याय
मस ती अ गिर झाल तररी चालतय
म्हणजे व्हायला
हा म्हणजे शेंगा शेंगा एकदम गिर झाल्या तर चालतात ना त्याचं पाणी होतं सगळ म शेंगाच मिक्स होतते त्यात
होय होय मग ते कुकरगार होतेस ना मग थोडा वेळ गार करायचा आणि ते जेवढं असते ना ते पाणी बाजूला केला तरी चला म्हणजे कसं आहे क कुक मिक्सरच्या भांड्यामध्ये कसं पाणी बाहेर येते ना ते पाण्या सकट घातल्यानंतर
कुकरमधून
हा कुकरमध्येध्ये आपण ते पाणी घालतोयस ना शेंगा शिजवायला ते पाणी ज म शिजल्यानंतर बाजूला काढतो याछ आपण कुकर मधून हा मणज पाणी बाजूला केलं तरी चालतय किंवा म ते पाण्यासकटच ते हे निघायला पाहिजे ना तेचा अारक निघायला नको का शेंगांचा परत कांदा वगैरे बारीक करायला पाहिजे की सूट म्हणजे अ मग ते मिक्सर ला लावायचं सगळं चांगलं फिरवायचं
ह ती बारीक ती सगळं मिक्स र करायचं पाण्या सकड बाजू करायचं बारीक का पाणी साईडला काढायचं.
तुम्हाला कसं पाहिजे तसं करा जर पाण्याबरोबर म्हणजे एक एक मिक्सरच्या भांड्यातन कसं पाणी बाहेर उठते ना ते फिरवल्यानंतर बाहेर पडते की पाणी झाकण जर घट्ट झाकण नसेल तर बाहेर येते. हा मग जर तुमच होत नसल तर तुम्ही घाला नाहीतर मग बाजूला काढा पाणी चालत.
चालते पाणी बाजू कर तर चालते मग लागतेय ना छान
हा लागते म्हणजे नंतर पाणी आपण ते घालणारच असते ना त्यात
हा बरोबर आहे म्हणजे नंतर मिक्सरला बारीक केल्यानंतर नंतर पाणी त्यात आणि ते घाठलं तर चालतं.
हा म्हणजे कसं फक्त एवढंच की ते बारीक करून त्या शेंगांचा वगैरे सगळ्याचार कर. काढयंय आपल्याला एवढंच. मग ते कसं पण करा तुम्ही मग ते शेंगांचा चोथा वगैरे पण होऊ शकतो. ना.
हा होय शेंगांना चोता होणारच की कारण शेंगांचा सगळ अंश त्यात उतरला ग ग्रेव झाली.
हा म्हणजे पूर्ण पण एवढी ग्रवी नाही होत ोडा शेंगांचं ते अस काठी काठी अस. राहत ते चौथा राहतोयच त्याचा हा मग ते गाळायचं आपलं गाळणे असते ना अशी थोडीशी पुरण करते.
पूर्णाच्या चाळीत पूर्णाच्या चाळीनीत होतायचं मग
हा आणि त्यात म मग ते सगळं रस त्याचा काढून घ्यायचा चांगला पूर्ण पिळून पिळून आणि मग ठेवायच गॅस वर आणि पकळी काढायची त्याला आणि कोथिंबीर घालायची मेन म्हणजे कोथिंबीर घालायची मिक्सर लावताना
हा हा मिक्सरला लावताना घालायच काय कतिंबीर
हा मिक्सर ला लावून फिरवलं की म ते अर्थ सगळा काढून घेतला की अ गॅसवर उकळी काढायची. आणि त्यावरतीि तूप किंवा लोणी असते थोडस सोडायचं.
हा.
आणि वरून मग मिरी मिरी पूड घालायची. थोडी काळी मिरीकड आणि मस्त प्यायचं गरम गरम
छान लागतय ना मी केले ना एधी रेसिपी करून बघते आता सांगितल्या लक्षात ठेवलेय चांगले व्यवस्थित
हा चालेल.
आज बाजार आहे गेलाय मुलगा बाजार आणायला आमचा रविवारचा बाजार असतोय ना आमच्या इकडं.
होय.
आणि तो शेवगेांगा तिला आणय सांगितलं ते मी शेंगग्या शेंगा इतक्या महागायच्या तदे इकडं.
हो आता जरा महागत असतात उष्णता असते ना त्या त्यामु ह्या दिवसांमध्ये
ती पंधरा रुपयला आहे एक पिंडी त्यात दोन शेंगा
होय मग माझं तसंच. कि मी एका जागी दहाच्या दोन घेतल्या आणि एका जागी दहाच्या दोन घेतल्या असं चार आणलेल्या मग सारखं हा. नाहीत नाही हायब्र्रीडच
हायब्र्रीड मोठ्या मोठ्या शेंगा आणि आपल्या कसं माझ्या माम माहेरी शेंगाची झाड आहेत काय इतक्या शेंगा भरपूर त्या सीझन मध्ये आणि बुटक्या बुट इतक शेंगा तुला सांगते नुसता कांदा कांद्याची जर दि ते एवढंच छान लागते आम सांगतेय तुला
होय की
तुरीची डाळ घालायची, वाटलंच तर शेंगदाण घालायचं नाही तर अ गिर शिजवायची. तुरीची डाळ अन त्यात शेंगाची आमटी करायची, नुसत्या कांद्याची फुडनी इतक्या चव लागत्यात्या इत छोट छोट्या बू क्या शेंगा ग हा आणि ह्या लांबड्या शेंगा तुला सांगतो किती मसाला घालतोय, अजिबात चव लागत
नाही नाही लागत, हो
एवढ लांबड्या शेंगा एक हात, एवढा आपला मोठ्या एक जाईल एवढा मोठ्या शेंगा
नाय लागत चांगलं ते
आस
आम्ही पण सा कायम आमच्यात तेच असते आम तेच असते शेवग्याची पण सारख किती आमटी आम खायचं म्हणलं जरा हे पण करून बघूया.
शेवग्याची शेंगाची माझी मुलगी तुला सांगते ती सुक्की रे सुकं करत्या ब लई छान लागते ते अग परवाय शेवगा फ्राय केलती, मोबाईल मधे बघून केलती तिन, मला कामावरन आल्यावर म्हंटली मम्मे अ शेवग्याची रेसिपी केल्या गिर शिजवली होती. त्यात सग रस उतरलेला, त्यात काय काय मसाला घाटला होता, खोबरं घातलं हू त लसूण, आल्ल हे ज आपण म नाला कसं हे करतोय की नई
मसाला
तोय बघ तस केलेलं तिन
होय मी पण करतोय सोडा, पण ह्यावेेळी पहिल्यांदा सूप बनवलेल.
आतास आता सर्दी झाल्या माडगं प्यायचं, सूप प्यायचं. आ काढा करून प्यायचा.
येवु का?
आ ठेव ठेव